हा बघ पण याच्यामध्ये माहिती का एक एकाचा प्रश्न तीन दा कस काय विचाराय जो राहिला काय माहित. तुम्ही मराठीमध्ये व्हई इंग्लिशमध्ये बोलता का?
हा तेच विचारते. आणि आपण नाही म्हणलो तर मग मराठी ऑप्शन आहे.
नाही झिरो ऑप्शन मराठीच नाही मा ऑप्शन भरपूर आहे, हा कुणी समजा जा
हा त्यांनी पहिले काय विचारलं तुम्ही इंग्लिश मध्ये हा पण त्यानी काय विचारला
हा नाही हिंदी पण नाही विचारलं, फक्त तुम्ही इंग्लिश बोलता का? इगलि इंग्लिशमध्ये बोलला असं विचारलं ते? हिंदी पण नाही विचारलं कारण मग खाली ऑप्शन आले मग मी मराठीच केलं समजा. मला वाटलं बा प्रत्येक वेळेस आस कस का विचारता येई.
तेच विचारतय प्रत्येकच मग ते, रेगुलर प्रश्न झालांत
कारण एकदा एका कॉलला विचारले ना जेवढं कॉल होईपर्यंत सगळे प्रश्नच सगळ्या कॉलला,
हा,
तपासत आहे, दहा कार्य
हा का तुम्हाला दुसरे येईल ना.
आता नाही आता दुसऱ्यासोबत दुसरा नंबर टाकाव लागेल ना.
हा म तो दुसरा नंबर टाकाय लागेल.
त्या एक झाला तुझा एक झाला नंतर आणखीन एक घ्याववा लागेल कोणा तरी पाच मग तावा दुसरा्या घ्यावा लागल नंबरचा.
हम्म हम्म भैय्या भी फोन नाही घेतो.
नाही घ्यायला काय करते त्याला बोलणारी व्यक्ती पाहिजे नाही नाही तर आपण बोलायचं ना समोरच्या व्यक्ती निसत हा न हू केला ना त्याला बी पैसे नाही.
नाही.
नाही.
ब आ नाही मग काय कस ना. पयाचे आवाज नाही येत.
नाही आवाज नाही येतोच आवाज असा होत नाही फक्त कॉल आहे ना तेवडून ते रिफ्रेश पाहिजे त्याने पूर्ण अपडेट करायला पाहिजे आवाज येतोच असं होतच नाही.
काही एका बईण फोन घ्याला. तिरची हलोटावर बोलली आणि जे कड झालं ते लागलंच नाही.
नाही मग ते ते कारे अड हा अरे त्याची रिंग नाही येत येडे हे कॉल एखाद समोर घ्यावा लागतो आपल्याला मोबाईल आणि मग ते लगेच कळतो आपला तो कॉल आला म्हण व्हीप कॉल रतो.
नाही येति रिंग मारा घेत ना.
प्रती
ह नाही रिंग त मीेत पनात मा बंद रा तर ऍप वर बिर असले ना तर रिंग इततेमल
पण मग मी तुला त्याच्या अगोदर मी तुला फोन करायच्या अगोदर मी तुला कॉल केलता कार्यावरून तू कोण रिसीव्ह केता के नाव आता हा मग नाही तु म्हणजे दोन्स दिवस निघाला तुला मी कॉल केला. का तेजल माझा कॉल उचल म्हणला कार्याचा त्याच्या अगोदर एकच. मी तू कार्याचा कॉ केला हो पण तू रिसिनी केला म्हून मी तुला साधा कॉल लावला सांगितलं पहिले.
हा पण आता म फन ब पण चालत तुमच फनची रिंग आली लगेच.
तूला लावायच समजा. त्याला पहिले एकदा साध्या कॉलवरून कॉल करून सा सांगायचं की कार्याचा कॉल रिसिव कर
हम्म हम्म.
मग ते बरोबर होत नाही तर मग काय आता माहिती का आता जर मी नेसे तू तिकडू. म्हणजे माझ्यासोबत बोलते मीनीसते हो हा मला माहितीय एवढंच असं ज बोलल ना ते त्या कॉलेचे पैसेच नाही. मग दोन्ही व्यक्ती सारख्याच बोलल्या पाहिजे. तर तो जरी मला प्रश्न विचारला ना. तरी मी त्याच समाधान कराक उत्तर दिलं. बजे. किंवा मग सारख्याच बोलल्या पाहिजे. नाही पहिल्याच काही नि झालं पहि पहिलं त्यान गृहीतच नि धरलं म्हणजे काऊन माहिती का बायला काही माहित न्हत बर का. निचेधर को हलका लावधर एकमेकाला कोणी काही बोलायचं कोणी काही बोलायचं कुणाच्या बी गप्पा. तुम्हाारा जे काही भी. आणि कोणा कोणाची तर आवाजच येत. नव्हतं. आन आणि हे त्याच कसं होतं तु तुम्ही नुसत कॉल बी केला साध सुधा तरी ते सबमिट होत हो‌ झिरो झिरो दाखवतात फक्त खाली. पण आता हे जे कार्य हेज तसं नाही.
नाही. नाही सबमिट नाही होत म्हणजे परत फोन नंबर टाक कमल
हा मंगयात पहिल्यांदा तस नवतं. पहिल्यांदा निसता एकदा फोन लावला आणि तुला मी जर चारबी फोन लावले, बर का आणि तू जर माझे घेतलेच नाही ना चार कॉल दाखवत होतो.
म ते फोन कॉल वाया जात होते.
तिकडूून त्यां काही त्याचा रिस्पॉन्स भेटलाच नाही ना, सग्याळ्या बाया करले.
आणि कॉल वाया जातेच. राती अशी दात एकतरी ती फोन उखलीत नसते.
नाही मग त्याचसाठी ना मग त्याने आप्शन दिलं का तुम्ही पहिले त्यां कॉल करून सांगा, की मी फोन करतेय तुम्ही रिसीव्ह करा.
पहिले बी असचं होतो. पहिले बाय फोन लावून आधी सांगत होत्या मी कार्य वर फोन करू का?
हा.
माझ सात, आठ जणीनी फोन केलेते.
पण मग पर्यंत असं होत ना मी जर तुला कॉल केला तर मला ऐंशी रुपये होते. तुला तुला म्हणजे आता तसं नाही ना.
आहे तस भी मी वाचलाना मेसेज मधी, वरती कार्य म्हणून राह का
हा.
म्हणजे आपल्याला आधी इन्फॉर्मेशन देतेन ते.
हा.
त्याच्यामध्येच आहे की तुम्ही तीस कॉल करा. तीस कॉल मध्ये प्रत्येक कॉल पाच जणी हा वेगवेगळा कॉल असावा.
हा.
जे आता आहे जे कार्य ना याच्यामध्ये पाच. कॉले वेगवेगळे असावे.
हा.
आं. ते माझा एक कॉल. पूर्ण झाला.
हा.
आणि यांच्यामध्ये. जर मला शंभर रुपये तीन प्रत्येक. कॉलला. आणि ज्या व्यक्तीनी कॉल उचलला तिला ऐंशी रुपये जातीत.
तर मला शंभर पण तू मला केले तर मग मग कसं. मग पण मग आपलं आता आपला डबल डबल होणार का मी बी तुला केले.
मगं होऊ झालं. मग ते तुमचं तुमच तिकडं ते राहिलं मग मग मला इकडं राहिलं मी. कॉल करायच ये माझ्या मनावर आहे ना मग. त्यांला त्याच्याशी काय घेण कारण त्यांनी काय सांगितलं ज्याच्या मोबाईल मधी कार्या अँप ये त्यांलाच
अपडेट होईल त्यांच्यात त्यांनीच करा.
अ प्रोफाईल पण टास्क पूर्ण कॉल जाणारच
जाणारच ये आओ कारण एवढा सगळा बी नाही त्याच्यावर लक्ष देत नाही लगी.
नाही काही काही सोडून द्या ना तुम्ही.
काय केल कार्या अँप च गेल उडून.
मगं तेच ना.
चालल दुसरा कॉल लावू का.
तीन तीन मिनिटच पाहिच लगेच कॉल बंद करून दुसरालावायचा. हां.